हॅलो
हा काय करायल्यास..
काय मग? नाष्टा चालूय बोल.
आवरलं
आवराल आता नाष्टा जरा करायचा स्वयं... पाक करायचा थोडा
मला जरा तुमचं ते पण तुझी माळ हाय त्यामुळे मला ते वारीबद्दल पण विचारायचं होतं ग कसं कसं असतंय वार वारकरी परंपरा....
वारकरी पर परंपरा व्हय...
हा
हम्म वारीच्यात कस वारी आता मी मी कस आषाढी वारीला पण म्हणजे माझी कार्तिक वारी आहे.. मग कार्तिकवारीला आम्ही आठ दिवस जातोय आणि कार्तिक वारीला आठ दिवस आषाढीला काय मी दोन ते तीन दिवस जातोय फक्त. मग वार वारकरी वार... पंढरीची वारी ही अशी महाराष्ट्रातील आठशे ते हजार वर्षाहून अधिक अखंड म्हणजे चाल चालत आलेली परंपरा आहे ती..
हा हा म्हणजे जुनी एकदम परंपरा आहे.
जुनी आणि आणि आशा.... आषाढी कार्तिकी एकादशीला कसं.. लाखो वारकरी.. ज्ञानोबा, तुकोबा, नामाचा गजर करत...... टाळ मृदंगाच्या तालाव... वर पंढरपुरात विठ्ठल, विठ्ठल दर्शनासाठी जातत्यात..
हा
हम ह्यात कस हा नामस्मरण करत हा ह ते कस पाच ते सहा हा आठ या जात धर्म गरीब श्रीमंत असं कोणतही तिथे भेदभाव नसतोय. सगळी कोणत्याही जाती म्हणजे कुठं विदर्भात ना लोक लांबणं लांबण तिथ म्हणजे ते हेला येत्यात. वारीला ते हा ते म मी ही परंपरा बग ज्ञानेश्वर संत महा नामदेव आणि संत तुकाराम महाराजांच्या काळापासन
एक मिनिट हा एक मिनटं हा
हॅलो
सुरज दाजीसनी फोन लाव माझ कॉल चालू आहे म्हणावं काय म्हणत्यात कामाच आहे म्हणावं हॅलो हॅलो.
हॅलो
हा बोल की.
ही परंपरा कसं अ संत ज्ञानेश्वर महाराज सत नाम देेव महाराज पु्न्हा संत तुकाराम महाराज हेंच्या हेच्यापासून चालत आलेली आहे ही अ म्हणजे संतांनी ही परंपरा पाडलीया. वारीही वारकरी त्याच्यामुळ मग कसं ते कार्तिकवारीच आठ दिवसाचा कालावधी असतोय कार्तिकवारीला. आठ म्हणजे आठ दिवसात ज जस आपण आता आठ दिवसात वारी निघ त्या पण त्या वेळीस वारकरी मग ते बरोबर पंढरपुरात आठ दिवस पोहोचत्यात आणि नऊ दहा दिवस जातीया म्हणजे दोन दिवस तिथं पंढरपुरात असत्यात आणि आषाढी वाारी कशी एक वीस दिवसांची असतिया.
हा बरोबर
आषाढीवारीला आषाढीवारी मोठी असते ती पून पुणे, देहू, आळंदी हिथून निघत्या आषाढी वारी ते हा करत्यात करत्यात हा आषाढी वारीला कस ज्ञानेश्वर माराजांची सगळ्या पालक्या एकत्रित म्हणजे सगळ्या पालक्या असत्यात. संत तुकाराम महाराजांची ही ज्ञानेश्वर महाराजांची, नामदेव महाराजांची, चोकोबा महाराजांची सगळे असत्यात आणि मग ह्याच्यात म्हणजे सगळे चालत माग पुढ पावसात चाल तर पूर्ण भंडी शेगाव मध्ये ह्या सगळ्या पाच पालख्या एकत्र येत्यात. आषाढीला पूर्ण आणि पाच पालक्या म पाच पालख्यांच दर्शन आपल्याला भंडीशेगाव मध्ये त्या रात्रीच मिळतय. तेन मग तिथं हे आज तित तिथ दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी वाकरीत रिंगण असतय. दिंडीत वाकरीत मोठ हा वाकरीत मोठ रिंगण असतंया. म ते लय भवत..... भरपूर म्हणजे वारकरी रिंगन सोहळ्याला हे असत्या सोड कितीबी पाऊस असला पावसातन लोक हे होत
हा त्यात देवाचं एक हेच हाय.... जेणेकरून म्हणजे म्हातारी कोतारीे सगळीच हाई गेलेले असत्यात ते देवाच एक ध्यास माणसांना लागलेलंय असं
हम आण त्या वारीत असाय सांगू एवढ्या त्या आधीन आधम परंपरा चालू झाल्याती तिथं असं मोह माया अस तुला कुठच मिळणार नाही. तिथ तुला आता कोण जरी सुद्धा गेल तरी माऊली शिवाय म्हणजे हळी मारणार नाही, लहान, मोठ तिथं सगळं समान हाय जरी लहान दिस फुलं तरी पण आपल्या मो ती हिऊन रामकृष्ण हरी म्हणत्यात माऊली आपलं दर्शन घेत्यात. तेन एवढं त्या देवाचं हे हाय महिमा हाय ए अग ए बाहेरच्या ह्याच्यात पण हाय पुन्हा बाहेर म्हणजे आता याच्यामधन पण निघालती ही वारी लंडन मधून.. लपण मधी गेलं हा महिमा वाढलाय हा विध ह्या ह्याला लभूत जास् ते विदर्भातले लोक तेन भरपूर आहेत.. जास्त मारी विदर्भातल्या लोकांच्या दिंड्या अ पुरी त्याच टमाटर तेल एवढं हया हाय. तेला महिमाच वेगळा आहे त्या देवाचा ते आणि ते म्हणत्यात नव्ह मी केलंय हे चंद्रभागे स्नान स्नान केल्याशिवाय ते कळसाच झान हा रिकामा ऑडिओ त्या शिवाय कळसात.. अ म्हणजे दर्शन होईत नाही अ-आ आपल्यांना हं आणि.. देव हा देव भाव भक्तीबाजी एवढं वारी करून आपण चालत असतोय ते देव देवळात नसतोय तर भक्तासाठी तो कळसावर कळसावर बसलेला असतोय. त्याच कळस त्याच दर्श..... आपण गेल्या गेल्याच पहिला कळसाचं घ्यायचं म्हणजे....
हा दर्शन म्हणजे प्रत्येकालाच देवळात जाऊन दर्शन घेत.... येतंय असं काही नाही.. म्हणून बाहेरच हा
चारच भक्त भक्तीला व्याकुळ हाय ग तो.... त्याला त्या देवाला असं एक... एकमेव देव हाय कि त्याला ना नारळ ना कसलीही अपेक्षा नाही तो फक्त भक्तीला व्याकुळ झालेला आहे.
हा तेच.
त्याला फक्त ब आपलं भावी.... भक्तांसाठी त्यो भक्तीला व्याकुळ झालेला आहे फक्त भाविकांसाठी उभा त्यो विटेवरी भग भा भा भाविकांसाठीये अगं फक्त भाविकांसाठीच त्यो उभा राहिलाय त्या... कळसावर त्यांची वाट बघत
म्हणजे फक्त माळकरीच म्हणजे कसं हाय फक्त माळकरीच अ जास्त तेला हे करत्यात.... का आपली म्हणजे सामान्य जनता पण येऊन हे करू शक त्या जाऊन म्हणजे एकेकाला कसं जास्त देवाचं पण ध्यान असतय.......
नाही सा माळकरी पण अस असं म्हणजे बिना हे पण जी माळ न घातलेली त पण ते पण असतात की दिंडीतन सगळे असतात जे कसं असतंय की का भक्तीला भक्ती पण असते नाही
होय म्हणजे एकेकाला माळ घालायलाच होत नाही
हा ते भक्तीने पण जातय तिथं ह
हा तेच आणि मे मेन म्हणजे त्या देवळात जाताना म्हणतात कि तिथं सगळ्या देवांचं दर्शन होतंय प्रत्येक देव वाटला भेटतोय.
होय होय गणपती आणि अ हं शिव शंकरांन पण ह वारी केली शंकरी शंकर पार्वती ग्यांनाेत नाही किर्तन ऐकतोय नात ना आम्हाला ते ऐकाय मिळते शंकर पार्वती कार्तिक आणि गणपती आणि नंदी हि पाच जण पाच जण वारीला आलती पाच जणांनी वारी केल्या मग त्यांच पण का तर अस महिमा आहे की प्रत्येक जण म्हणजे आता तुला पंढरपूर गेल्यावरच ते दिसतंया अं पार्वती कुठे बसल्या पार्वती त्या मंदिर ह्याज्या खाली गणपतीचं मंदिर जिता हाय कण त्या तो गणपती तिथ ईऊन बसलाय नंदी ते ते पंढरपूर गेले सून ज आणि शंकर शेवटला एकटं येऊन हे या विठ्ठलाच्या डोक्यावर बसलाय शंकर मग विठ्ठलाच्या डोक्यावर बरो गण शंकर बसलेला हाय म्हणजे ते कवा पण तुला आता म्हणजे ते फेटा तेन हे नसल कनाय त्यावेस ते दिसतय ते शंकराच हे दिस मग त्यावेळेस तुला तिथं ओय म्हणजे ह देवानी पण त्याची वारी केली हाय ओ हा देवाची दया रियल सोळा आणि आता कस हाय माही ध्येय कलियुग हाय त्यांन ही परंपरा एक एक म्हणजे आधीच्या आपल्या आधुनिक म्हणजे लोक हायत. म्हणून तर ही म्हणजे थोडे काळ त्याला परंपरा चालू हाय ते ते म आताच ही कलियुग युगातली पोर कसं सा आहे एवढ नाही. बघ प्रत्ये ही कस बाहेर ट्रीपला तेन असं जातील पण अशी ह्याला एवढी हे हे होणार नाहीयेत मग दहातली कसय चारच असत्यात की जेणेकरूनी भक्तीभवाना जी माारकरी म्हणजे वारकरी म्हणजे पकवाद म्हण ज्याला नाद असत्यो एक भजनाचा टाळांचा तेन त्यो अस तोय त्यात ती तशी असत्यात खरं जी नाही ती आता काशी वाया गेलेली पिढी हाय तेन ती नसत्यात ती मग आ हा बाहेरच्या मार्गालाच की जास्त पण मला तर वाटतय जेणेकरून सगळ्यांनी परंपरा चालवावी नि वारीची तेन इथन पुढं कलयुगय कसं आहे चालते का नाही ते काय माहित नाय. तर जेणेकरून सर्वांना सर्वांनाच चालवाय पाहिजेत
हा हा ब
महिमा लई वेगळाय तो देवाचा असं कुठल्याही देवाचा तिथंला कुठलेही देवा जवळ माता टिकून पाया पडाय मिळणार नाही त्या देवाल एकमेव देव हाय तो जगातला की जिथ आप आपलं डोकं आपण त्या मस्त ह्याच्यावर ठेवू शकतोय बाकी कुठल्या पण देवळात जात तुला बहिरनच हाकलत्यात
हा त्याच देवाला फक्त गोरगरीब आणि श्रीमंत असं काही नाही हा जाती धर्म कुठला नाही हा म्हणजे
हा हा बरं झालं माहिती दिलीस म्हणजे आपल्याला पण देवाचं हे असलं तरच म्हणजे एक तेंचि वेगळीच ही असतेय नाइ म्हणून दुसरं काही नाही हा चालत
र वारीचीच परंपरा ते वारीत गेल्यावरच समजतय
हा हा चालतय चालतय बर बर हा हा हा